अं- आणि सायकल, सायकल पण देत्यात -
सायकल-
होय मुलांना मुलींना- सॅन्डल दोन प्रकारचे सँडेल असतात आपल्याला- पाहिजे त्यातलं एखाद सँडल घ्यायचं आपण. बूट असते, हो पांढऱ्या कलर- च काळ्या कलरच बूट होईल शाळेच जवळ जवळ आता- आपल्याइकडं फक्त शनिारी वेगळा ड्रेस घालायला लावत्यात तसं नाहीत- सोमवार मंगळवार एक, मंगळवार बुधवार एक गुरुवार शुक - शुक्रवारी एक असं- म्हणजे दोन दोन दिवस अस- सहा दिवस असतात ना सोमवार, मंगळवार, बुधवार गुरुवार असं- तीन जोड ड्रेस असत्यात. होय. लई सोई आहेत भरपूर. आणि मुलगी जनमल्यावर पन्नास हजा- मिळतय.
पन्नास हजार.
हा, लग्न झाल्यावर एक लाख.
म तेन भारीय. महाराष्ट्रात कायच नाइ.
काही नाइ आपल्या इकडं.
हा, हा आणि रेशन पण तिकड भरपूर मिळतय म्हण.
रेशनय ना एका माणसाला एक किलो गहू आणि दहा किलो तांदूळ.
म तांदूळ जास्त प्रमाणात मिळत्यात.
होय. दहा किलो एका माणसाला दहा किलो तांदूळ मिळतय, आता आमच्या घरात त चार ते पाच फॅमिली आम मामा तुमच्यात आणि आपल्याकडं कसं एकत्र कुटुंब असलं तरी सासू सासऱ्यांचं नाव आपल्याकड अस तिकडच तसं नाय, लग्न झालं की त्यांचं रेशन कार्ड वेगळंच.
वेगळंच
वेगळंच आणि लेडीजच्या नावावरच रेशन खाड
होय
हम्म, आपल्या इकडं कसं काय म्हणतात त्याला आ आपल्या इथ काय चालूय दीड हजारचं लाडकी बहीण तिकड गृहलक्ष्मी म्हणून च चालुय दोन हजार रुपय आत बंद झालय कायतर दोन महिने झालं.
बंद झालं काय? दोन हजार रुपये रेशन कार्डावर मिळत हुत वाटत की, माझ्या जावची मुलगी दिल्या ग तिथ. हा पट्टणकुडी-पट्टणकुडी अस
पट्टणकुडी कुठे आलं ते? होय काय, हो ती बांड्रीच येत्या म तिथं‌.
कर्नाटक पशी कर्नाटकचय प्रॉपर, ती पण कन्नडच बोलाय शि
बोलतेत होय. हम्म, हम्म
स म्हणजे शिकली नाय म्हणजे समजायला लागलं तिला
हा, हा.
अच्छा मराठी बोलणार आले लवकर वळत नाही ना जीभ
होय होय नाही तिथं आपण थोड दिवस राहिल ना. आपल्याला भाषा ती अवगत होत्या. सगळ्या भाषामध्ये मरा ती भाषा अवघडय म्हणतात वळत नाही लवकर.
मराठी अवघड आहे?
होय सगळ्या भाषांमध्ये मराठी अवघडय म्हणत्यात.
आम्ही किती अवघड भाषा बोलायला शिकलीस तुला मराठी आम्ही बोलतोय किती अवघड भाषा बोलतोय म्हणाल काय आजोबा मुलगा म्हणते.
आता आमच्या मामांची मुलं तेन सगळी जरा मराठी शिकली आमच्या बाळा संग तर तर मराठी बोलायला लागते ना, ह्यांच्या सोबत ते मग सारखं इकडे येऊन येऊन शिकल्यात आता.
हम् हम् हम्म
पण हिंदी बोलत्यात खरं हिंदी आणि मराठीत लई फरक आहे.
होय फरक पडतोय तिकड आपण विजा नागपूर साईडला बदामी हंपी तिकडे गेल सगळे हिंदी बोलत्यात अगं!
हो हिंदी तिकडं आहे ना अ हम् कोण? कोणता? राजा होता तो टिपू सुलतान. त्यामुळं आता आमच्या जमखंडीत आहे ना अं जवळ जवळ भरपूर म्हणजे अर्धा समाज ह्यांचा आहे अ मुसलमान आहे.
हा
हा जवळजवळ एक आहे ना पंच्याहत्तर टक्के आहेत. आणि हिंदू लोक फक्त पंचवीस टक्के.
बर.
भरपूर आहेत विजापूरमध्ये पण तसच.
हिंदी बोलतात.
हिंदी बोलतत्यात समाज असल्यामुळे. आणि तिकडं असं चारा ते असतय ना विकत घेत्यात. जनावरांना. हा सकाळी असं आपल्याकडे कसं मार्केटमध्ये भाज्यांची गर्दी असते ना तिथं स चाऱ्यांची गर्दी असते. सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचा चारा,
हा, हा, हा, हा.
शंभर, दोनशे, तीनशे, पाचशे रुपयेपर्यंत चारा घेत्यात.
बाजार भरतोय पूर्--.
हा बाजार भरतोय.
म भारीय. तिकडच राहणा राहणाऱ्या लोकांना समजतय, बाहेरचे सगळे आले की हिंदीच बोलायला लावत्यात.
हा जेवण पण आपल्या पेक्षा क्वालिटी जेवण फक्त मांसाहारी ते न तिकडे एवढं नसतय, काय बघितलं नाय,
नसते अ डोसा, इ डोसा पण जास्त असतो ब तिकड हा हांम.
हं
तेच होतं त्याच, हो.
वडा-सांबर, तरी पण तिकडच्याना ते इडली आणि डोसा जास्त, डोसा पण म्हणत नाही त्याला आंबोळी, असं पातळ पण नसते ती जाड अस ते बघा.
हा, आम्ही पण त्या विजापूरला गेलेलो तवा उत्तप्पा खालेला नाष्टा तिथं सगळा.
हा हा
चांगला होता गोल ते सोड,
हा हा. तिकडं, हिकडं केरळ, आंध्रा तिकडं सगळं तसल जास्त.
हा त्या साइडला तांदूळ भाव जास्
हा नंतर आमचे हेनी पण तिरु पतीला त्यानी फिराय गेलते त इडली आणि जास्त हेच. म त्यानी प्रवास करायला मी म्हणल हो तरी पण हलकच खावा, जड खाल्ल्यावर एकाच ट्रेन मधे बसून अस ते पचत नाही. मग इडली ते नास तेनी खालो. जास्त इडली, कुठ ते मसाले भात. ट्रेन मध्ये तसलं विकायला येतेय. फोडणीचा भात ते न आस्ल विकायला येतय.
हम्म ते पोट तेच की, पोट भरून जेवण कुठं आपलं प्रॉपर.
नसतय-नसतय आणि आ वडापाव कसला विकायला येतोय ट्रेनमध्ये, आपलं पाव असत्यात ना आपल्या पावमध्ये दोन पाव करत तेनी आणि वडा एवढा-एवढा पंधरा रुपयाला आ पुण्याला गेलतो भरतीसाठी तेव्हा खाल होत. ता
ह जिकडं जायल तिकडं, अशी जरा जरा वेगळीचस टेस्ट तिथले, त्या तिथं तिथं जे स्पे स्पेशल अस त्याच्या
हा. तिथं काय आम्ही जेवण तेन केलो नाही. पुण्यात डबास नेलता घरून. आणि येताना पण जेवलो नाही, जरा त्रासतेन व्हालता म्हणून डायरेक्ट घरीच येऊन जेवलो. मुलग्या बारका होता, मुलग्याला सोडून गेलतो, काम
प्रवास पोसत नाही. बवसेे होते.
हां त्यावेळी तो जरा बारकाच होताना, पीत तेन होता त्यावेळी म्हनून
हां.
लइ झालं. तेज्यावर नंतर कुट त्याला सोडून नाय, एकदाच सोडून गेलतो फक्त,
हां तरी त्यो केवढा हुता? एक वर्षाचा वगैरे होता.
हां हां. एक वर्षहुन फक्त दोन महिने कायर वर झालते.
आं हां. म्हंजे अंगावर पितच असणार.
पित होता. त्यामुळे असं
माहत्याय तो पित असल्यामुळे त्रास त्याला पण हुणार अनं तुला पण हुणार ग हां.
त्यानंतर काय नाय मग जेवलो पण नाय आम्ही, हॉटेलमध्ये जेवायचं नंतर ते ह्याला जायचं तुळशी बागेत जाय जायचं लै
पण झालं नाय बाळ पित असल्यावर आईला पण त्रास होतोय ग.
हां लई त्रास झाला आ मला बसू तेन वाटत नव्हतं. युन पहिला घरात झोपली मी. आज संध्या, आज सकाळी गेल तों त्यादिवशी संध्याकाळी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी भरतीच हे हो त सकाळी आणि त्यादिवशी संध्याकाळी आलो.
झाल झालं नइ काय म ते काय?
झालं नाय ते कसं डिलीवरीतेन झाल्यामुळं प्रॅक्टिस कमी पडली.
भरतीला नेमकं काय घेत्यात म?
पहिला हे अस फिजीकल असतय पळायच असतय आठशे मीटर हां आठशे मीटर प पळायचा गोळा असतोय आणि शंभर मीटर.
हां काय म मुलींच पन तेच आणि मुलां च पन तेच असतय?
मुलांना बहुतेक सोळाशे असतयं वाटतं. का आठशे असतय काय माहित हां तेचअसलं तरी टायमिंग कमी असतयं त्यांचं. फरक असतय त्यात.
हां हां हां हां.
झालं की माझी चुलच बहीण झाली की. झाले सांगली पोलीस झाले.
चांगलं चांगलं. त्यांनी सांगतील तिकड जायला लागणार बदली झाल्यावर.
होय आता ट्रेनिंग चालू झालं परवा दिशी गेल्या नागपूरला. नऊ महिने ट्रेनिंग आणिि नपड म खरं इथलं इथ जिल्ह्यात झालं. ती आणि मी संघच करतोतो मग तिझं चालू राहिलं माझं लग्न झालं.
हा लग्न झाल्या जरा जरा हेच होते ग.
मग नंतर पळायला कुठं जायचं असं ते नेत ना. मग ते जर माहेरात राहून केला अस तर किती दिवस लग्न झालं ठेवते ला आम.
होय. तू सिलेक्शन वगैरे भरती वगैरे झाल्यावर मग मग केला असत बरं झालं अस.
ते तसं आता वाटायला लागलं त्यावेळी खरं जरा परिस्थिती पण बेतायची होती ना त्यांची परिस्थिती चांगली होती.
ह ते पण असत ते सोड पोरीन ज नशिवाला असस्ते.
आणि आम्ही. ए हा हा तसच असते एका गल्लीत आम्ही चौघ जण होतो. त्यातले माझे एक लग्न झा आमच्या ग्रुपमध्ये पण माझे एकटीच झाले फक्त लग्न आता एकटीच झाले. पण सगळ्या असं फार्मसी नंतर बीस सी ए. शिकल्यात इंजिनिअरिंग झाल्या दोघी ते की आता पुण्याला हायत तेनी.
हं हं हं.
मग ते जर त्याच ठिकाणी मार्क पण आम्हाला सेमच बारावीला सत्याहत्तर, सायन्समधनं आम्हाला सत्याहत्तर होतं त्यावेळी. सत्याहत्तर, अष्टयाहत्तर असं होय. मग त्यावेळी जरा पैशाचा प्रॉब्लेम आला म्हणून, भरतीकडे जरा हे केलो खरं त्यात पण काय झालं न्हाय.
असतं सोडगं. त्या नशीबच म्हणायचं आपलं आता. असूदे काय ना काय तर चालू हाय तुझं जॉब तर करतेसच की.
हा तेचकी. देव कुठं कमी पडून देत नाही खरं. हा पाहिजे होतं खरं आ आतापण वाटतंय की, एखाद्या वेळेस कुठ जर सरकारी नोकरी तेन लागली, खरं आपण घरच्यांना टाइम देऊ शकत न्हाय.
हम्म.
पोरं
कायतर सॅक्रीफाईस करायलाच पाहिजे.
लागतंय हां. इकडं आपण पैसा बघितलं, आपली व्यवसाय बघितला काहीतर खर पोरांकड ज्या त्या वेळातच, टाइम झालंय बघा ताई.
हां का, थांबूया की.